हम्
काय नाही बसले बग.
होय काय नाही जरा आमच्या इथे एक ना एक महिला आहेत मॅडम आहेत त्यांनी जरा क्लास चालू केलेत म्हणजे असं इंटिबेशन ज्वेलरी किंवा मोत्याची ज्वेलरी. ह हम्म. परत ब्युटी पार्लर हम्म असं थोडे क्लास चालू केलेत मग तर त्यांनी असं फी पण कमी ठेवल्या आणि एक दो दोन तास घेणार रोज तर तुला जमेल का यायला?
वगैरे काय केले?
टायमिंग अ त्यांचं दुपारी आहे आपलं बारा ते किंवा दोनचा ठरवणारे म्हणजे स स जेवण वगैरे जरा स काम वगैरे झाले जा असं चाललय विचार. हम्म.
आहे का म्हणजे ते शिकल की आ आपल्याला मह
हो आहे की हम्म त्याचा आपण कसं बिझनेस पण करू शक सर्टिफिकेट देनं आपण त्या बिझनेस पण करू शकतो घरच्या घरी.
हम्म आणि सर्टिफिकेट वगैरे देतील.
हो सर्टिफिकेट देणार परत आपल्याला साहित्य पण देणार तयार केलं आपलं परत कुठं साहित्य कुठं मिळतं होलसेल मध्ये जे कॉन्ट्रॅक्ट पण देणार सगळं देणार हम्म हम्म चालतं म कर हम्म मी तसं करूया आपण. मी जाणार आहे म्हटलं तुला पण सांगव म्हणून फोन केला. हम्म उद्या जाणार आहे ना चौकशीला.
हम्म जाऊ आपण दहा वाजता सकाळी. हम्म हम्म हम्म हा.